हां ते स वारीकडे सगळीकडेचेच असतात पण मला वाटलं की जळगाव साईडचे ते उडं कसं ते तिकडे येतो ना बॉर्डरचा एरिया येतो सगळा ना गुजरात बोर्डरचा ह्म मग तिकडे जेळगाव साईडला काय खाद्यपदार्थ फेमस आहेत
तिकडे नक जा जा बट्ट वरण भट्टी पेशलिटी आहे
हम्म ह अ गोरणपट्टी ते दालभट्टी सारख्या प्रकार असतो तो हा
हो हो आणि हे असते काय म्हणता त
ते वांग्याची भाजी पण तुमच्या इकड वांगा आणि बट मिक्स भाजी करतात बघ ते पण तुमच्याकडेच करतात का
फक्त वांग्याचेच ते
ओके ओके हा हम म्हणजे तिकडे ते आणि अजून एक प्रकर आहे म्हणजे मला ते जास्त आवडतं ते म अंडे प्रकार तुमच्या इकडेच असतं ना
कठला
मांडे मांडे ते अ खपराच्या म उलट ारदमाटस
हा ते याला म हे म्हणतात त्याला परण मांड चप पुरण पोट म्हणतात त्याला
हा हा कारण ते आमच्या इकडे पुरण पुळे असते व म अंडे प्रकार नसतो
अच्छा
हम्म
ह
चांगला तिकडचे जळगावचे बरेच लोक तिकडे ह्याला जातात गुजरातलाच जातात जॉबला आणि ते
नाही गुजरातला केमिकल वाले लोक जातात
हा हा हा
हा जळगावची लोकं पुण्यात बऱ्यापैकी
हम्म कारण आम्ही हे सर्व केलताना तिकडे सर्वे केलत ना जळगाव धुळे नंदुरबार तर तिकडची घरटी एक एक दोन दोन माणसं गुजरातला आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या शिक्षणाच्या हिच्यानुसार कामाला धंद्याला व्यवस्था
नाही ते कसं आहे एरिया वाईज आहे ना आता सुरतला बऱ्यापैकी जे वर्कर आहेत ना जे शिकलेले कमी कि लोक सुरतकडे जास्त आहे हा आणि जी लोक केमिकल इंडस्ट्रीवाली आहे ती तिकडे गुजरातला सिल्वासा वगैरेकडे सिलवासा अहमदाबाद वगैरे आणि बाकीचे जे आहेत ते बऱ्यापैकी पुण्यात येतात ना मुंबई आणि पुण्याला जातात
मुंबई पुणे जास्त पुण्यालाच येतात तिकडचे
हा हा
हा हा
स्तः काय इथूनी गुजरात जवळच आहे ना
इथून जवळ नाही इथून मुंबईला जावं लागतंय मुंबई वून परत ते लांबचई म्हणजे तसं जवळ नाही
त्रास झाला कि नाही लागत मुंबई आणि नाशिक क्रॉस झाला क ल कीच गुजरात आहे ना तिकडून
हा वंदे भारतन जाता येत असं लगेच
हा ते बरोदा वगैरे तिथंच आहे थोडं पुढे गेल्यावर
हम्म पण ह कडते कसे आमचे हम्म आमच्या इकडचे लोक जास्त गुजरातला
कुठल्या साईट
जात नाही
हा त्यांना जास्त लांब पडतं ना मग ते पुणे म येतं
आणि लांब नाही पुणे पण आणि मग ते तिकडें खाली थोडी कर्नाटक आहेत म्हणजे सोनचा अधीचा व्यवसाय करणारे सगळीकडे आहेत
हा कोल्हापूरला जास्त आहे ना सोन्या सोयवर करणारे
हा चांदीीचा
अे ांंदीचा
म्हणजे अख्या ते भारतभर जे मराठी माणूस कोचाचा सोने चांदीचा व्यवसाय करतो ना ते तिकडचेच सगळे लोक आहेत सांगलीचे तो पटतााच सगळा त्यांनी काय केलं ते कोणी युपीला गेलं कोणी बिहारला गेलं कोणी खाली साऊथला गेलं आणि आपापले सोने तांद्याचे व्यवसाय उभे केले मग त्यांनी त्यांची त्यांची माणसं बोलून घेतली पोरं मामा तर तेनी सगळे तिकड जॉब करतात सगळ्यात
हा हा हा
हा म्हणजे गाव असं क्चित गाव सापडेल कि ते सोना चांदीच्या व्यवसायात त्यांच्यात लोक नाही तिकडे आणि मग जॉब करणारी मग इकडं मुंबई पुणे कोल्हापूर कोलपूर म्हणंतो मुंबई पुणे जास्त असतात हम् तिकडचा एरिया नाही प्रे प्रकारातला नागपरवी पुोराशी
ह ह
तिकडंच कही करतात
तुम्ही प्रॉपर कुठले
मी प्रॉपर सांगली
अच्छा
हम्म
सांगलीची बी बरीच लो सांगितली त सांगली सातारा हा अ्छ तर पुण्यातच बरेच लोक आहे ह ना
हा हा सगळे पुण्यातच आहेत मोस्टली पुण्यात पुणे दिसतील तुम्हाला पुणे मुंबई
बाकीच्या मग तिकडे बँंगलोरकडे बी जात असतील
हा जात काय ज्यांना चांगला जॉब आहे ते जातेत छोटे छोटे जॉबसट आता तिकडे जात नाही ते म्हणजे त्यात अ पगार चांगला आहे ते जातात
हा बरोबर
का बेंगलूर लांब पडत ना खुप लांब पडतातातवींग ह बेळगाव बेळगाव जवळ पडतं
हा ळी किती करे काय घेतली
मग तुमचे ल अ मॅरिड आहात तुम्ही हा
हा
हो ह ह
ह
माजरा विवारचा काय प्लॅन तुमचा
काही नाही आ ते एक ठिकाणी वारले त्यांच्याकडे जायचंय
फट आहे आत्ता वारलेत का वारून गेलेत फक्त भेट जायच ओके ओके
जवळ आहे का ते इथ ना तुमच्यारीथं
हा बिल्डीिंग
ओके ओके मग काय तुम्ही जाऊन येऊ शकता पटकन
हा हा
म तुम्ही जळगावचे प्रॉपर जळगावचे का तिथून दुसरं गाव आहे का
नाही प्रॉपर जळगाव मच आहे
ओके ओके
हगा मध्ये अस प्रॉपर पाव बी तिथ
जळ जळगावचे स्टुडंट होते आमच्या वर्गात
अच्छा
अ हा जयेश पाटील म्हणून एक जण होता
ते कसं आहे आता जळगाव म्हटलं की सगळे पाटीलच आहे पूर्व जि जिल्ह्यात पाटीलचा नेम जास्त युज होता
हा हा हा तेच ते ते तर बरेच म्हजे चेतन पाटील म्हणून होता पण ते तिकडे त्यांची फॅमिली गुजरातला शिफ्ट झाली ते त्यांना गुजरातीच म्हणत होते फक्त आड्नावननाव फक्त इकडचे लावाचे जळगावच्या म्हणजे भाषाभिषा सगळी त्यांची गुजरातीच
बरबर
हम हम
आता तुम्ही डिजिटल मार्केटिंग च म माझे का माझे आता सुरुवातच होती दोन सपूरवीचणाझ म्हझे आता
ओके ओके हां
दहा बारा झाले अस दहा दहा
ओके ओके पाच करू शकतो आपण एकासोबत काय म्हणत तु डिजिट मार्केटिंग हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो